हॅलो, हा आता लागला बोला.
लागला काय करून राहिली.
काही नाही बा आराम चालूये.
हौ का वावरात नव्हती गेली. का आज,
गेलंती ना आली.
हौ काय, आता खुल्लं पाणी कालपासून नयी.
हा पाऊस नाही आता खुलं,
पुरीपुरी गेल्या शाळेत.
हा एक मुलगी गेली शाळेत, एक झोपून आहे.
हौ काय, हम्म, किती घंटे करू राहिल्या आवारात जाऊन राहिलात.
पाच घंटे,
होय दोनशे रुपये,
दोनशे रुपये,
हम्म. ते डबल डिलेट मारून पहां लागत होतं मग, डबल घेऊन.
बरं मी मग तुमच्या घरीच येतोना. आता तुमचा फोन झाला की,
बरं बरं, हो, म्हणजे त्या फोनचं लागून नाही, राहिल का तू यायच्यात आत फोन कऱ्याव.
हा, फोन करायचा लागून नाही राहिला. हम,
हम्म, इन त्या शितलच्या याच्यात येत नाही जा, तिनं काय केलं काय माहित, तिच्या याच्यात आलं,
आलं काय?
हम्म, आमच्या मीराबाईचं तर काही,, आमच्या मीराबाईचंऽऽ काहीच नाही होऊन राहिलं.
नाही काय? हा त्या मासोबत होतना त्या मलाऽ सांगा तोच, मेटलं मायेने फ रायला मीरा हा,
तेच नाही ऊंद रायला. आता तेच, आ त्या दिवशी डिलेट मारलो,, मी डिलेट मारून करून देल तर तर त्याचं काय नेट नाही चाले. सर्वर डाऊन होत त्या दिवशी.
हा, ना, आमच चालूनच नाहीलं म्हणजे, इकडून फोन येऊन राहिला तिकडून आपण लावायला गेलोऽऽ कोणाल के लागून नाही राहिला.
हा, त आम्ही केले तर ला येतात फोन तुले,,
ह तुम्ही, तुमचा आला मला आता फोन. हा, ते मानखडे बैचाऽ वानखेडबाई म्हणजे मायचर मग तो, दिसत नाही म्हणे असा कालावधी कॉल, दिसून नाही राहिलाऽ
हो, काय? हम्म, दीपाचा आला नाही काय?
नाही दीपक काकडचा नाही आला.
नाहीय का?
नाही,
तिचे आलते मला एक दोन कॉल, काल त्या दिवशी म्हणजे मी सर्वे करायला फिरून राहिलीऽ किन गावात, त्यामध्ये आता लेऽ तिचे फोन आत मी सर्वे करता, करता म्हटलं, आपण बायसोबत बोलाय की फोनवर,, बोला, हम्म,, मग काही घेतले नाहीत मी.
होा हो, काय?
हा, आणखी तब्येत पाणी कशी आहे?
चांगल्यात, चांगल्यात दिदी.
जेवण झाले?
हाव जेऊना झालंयऽ
काय बनवलत?
म्हणून तन पोळ्याऽ
हो काय?
हम्म,
हम्,
अजून तुमच्यात तरी चांगलेऽ
आ,
हॅलो,, तुमच्यातबऽ चांगले आहेत,, तब्येत चांगल्या आहेत म्हटलं तुमच्या.
हो, हो, तब्येती चांगल्याऽ तरी थोडं कणकण वाटून राहिल काल अमरावतीला गेल ती. सकाळी गेली, संध्याकाळी रात्री खूप नऊ, दहा वाजले घरी याले.
या वातावरणानुसार होते ना, तुमच्या मागे धगधग चालू आह.
हम्म,, कळल्यासारखं झालं निीरा कसही तरी वाटून राहिल आच.
हा ना
हा शेवटी आज सर्व करायला गेलीच नाही मग
हा ते एकादशी आई मी चालूत ना तुमच्यासोबत
हो त्याच्या सोबतच ना मग तेी सोबतच आवं काल गेली नव्हती मी काल तेले म्ह आजचे दिवस येत नाही मी मज साक्षीगंधाल जायचं होत त
होओ काय ह
आता आजतेने सुट्टी घेतली एखकादशी बाई ना
होा का
गेली नाही मग आता आज कोणीच गेल नाही आता उद्या जाऊ कारलेले
हा होद्या झालं क
हम्म काल सनवाडीली गेलत ते
हा का कशा सर्व चालू आहे
नवीन काटा
हो का नवीन गाटाात
हा नवीन कटक
होा
अजून करून दाखवा लागतात म ते किती गट मागतात काय माहत एवढे गट असून गटच करा म्हणतात
काडस् करा
हो शंभर टक्के महिला गटात आल्या पाहिजे म्हणतात हा कोणीच गटापासून म्ह नाही राहिलं पाहिजे हम् आता का जबरदस्तीने ओत ओढत
नाही आपापली इच्छा असते ते कोणाला कराव वाटत कोणाला नाही कराव वाटत
हम् त्या झोपडपट्टी तर भांडण झाले बा त्या दिवशी गटात यासाठी त्या मागणीचे भांडण निरा दसर आम्हाला घ्या आम्हाला घ्या आम्ही ते येल म्हंटलं तुमच्यात तुम्ही एक गट करात या अ त्या हा त्या काही तिकडे दुसत्या बायाात की नाही त्या गोनशी न ते साबळीं बाई त्या त्या म्हणत हे मागणी आम्हाला आमच्या गटात पाहिजेत नाहीत आमच्या बाया हात त्याही म्हणत मागणी आम्हाला आमच्यात पाहिजेत नाहीत आणि त्या म्हणत की आम्ही आमच्यात गट करत नाही आम्हाला तुमच्या बायेत घ्या हो भा कसे भांडण झाले तेचेच
हा
हम्म शेवटी तेचागं ट रायलाच मण करायचा हम्म
अजून
अजून सांग ना काही विशेष
अजून तर काही नाही बा विशेष आमच बंदच दाखवून राहिलं नव्हतं हे झालं काही दिन चालू
हो पाय तुम्ही करून
हम्म
हा होते काय त या जो फोन झाला की
हा
पाह आपण का आहे काय नाही तर त्याच
हा ना तुमच इथे तिकडून निघून लावायला लागले कि ते हेच लिहून राहिल म
हो ना दुध आलो अशन बाई आता झाला चहाचा टाईम
हा चहाचा टाइम झाला आता
आमचं काय मित्र अजूनही आहे उघडलंच नाही आहे ना
अम
हम् काय मी कधी उघडते कधी आणते दूध
हा
ठीक आहे ठेव मग
हा हा येतोच मी तुमच्या घरी